हॅलो हा. बोला ना. रिकामा ऑडिओ आ.. हा बोला ना मावशी हा येतो येतो.
हा तेच हा येतोय ना आवाज येतों. त्याच्यासाठीच कॉल केला म्हटलं आवाज येते का नाही. अगं नाही म्हटलं पाऊस ल झालंय आज.
हा आज खूप पाऊस झालाय.
हो आता पाणी पण यायला लागलंय ना.
हम्म मी म्हणलं नाही का कमी येईल पाऊस पण जास्त आला आज. रिकामा ऑडिओ
नाही आज पा पाऊस पण आला जास्त आणि पाणी पण आता जवळ जवळ दोन दोन दोन तसं पडता तो.
आवाज लई बारीक येतों.
माझा आवाज बारीक येतोय का?
हा आले बारकी येतो म्हणजे काही कळतच नाही मग का बोललेलं.
हो का बरं बर आता येईल बघ आवाज. बाकी.
बाकी काय नाही. काय नाही जेवण झालंय.. आणि पडले होते.
हो का अगं म्हटलं ते ना हो. अ ते फरशी पुसायचं लिक्विड नाही का अगं ते काय म्हणतात त्याला कि मिकल मला काही समजा ते ते साफ होत बघ फारशा. फारसा साफ होतात ते त्याच्या विषय माहिती घ्यायची होती तुम्ही ऑनलाईन वाटत
अम् मला नाही माहिती
फिमिल मधलंच एक प्रकार वाटत
काय एवढं नाही माहिती मला ते
हा का तुम्ही फिनल नाही वापरत का हम्म
हॅलो
फिनेल नाही वापरत का म्हणलं
वापरतो पण ते हिरव वापरतो आम्ही हिरोवाद
वापरताय ना मग कोणतं वापरता तुम्ही फिनेल
ते लॉयजनच नाही का फरशी
ते मो हा मु म्हणजे त्याचं नाव काय
त्या ज लॉलजण आहे ना ते लिंबाचं
लिंबाच अच्छा हा म्हणजे ते ह लिक्विड जंतुनाशक लिक्विड अस हो बरोबर
हो काय तुम्ही कुठला वापरता
मी ते ह्याच वापरते काय का बाई काय बरीच नाव आहे त्याच ते एकदम काळ नसत कस छोट अ शंभर शंभर कसवाशेला एक बॉटल भटते बघ छोटी आता नवीन आलाय ते ते पण छान आहे म्हणजे ते खूप म्हणजे त्या झुरळ पण जातात ते हा झुरळ म्हणजे आसपास माशा हे असं काय राहतच
ह आता पावसाळा तर हेच वापरायला पाहिजे ना मग तुम्ही ते आणलेलं तेच वापरलं पाहिजे कारण का पावसाळ्यात तर खूप माश असतात
खूप माशा आता हे आंबेचा सीझन गेला ना आंब्यामुळे माशा होतात ना खूप आंब्यामुळें त्याशमुळेच विचारायचं होतं तुला बाकी काय नाही बाकी काय नाही बाई जेवण झालं का
हमम
जेवण झालं का म्हणलं
हा हा
आज काय केली ती भाजी
आज भाजी शेव शेवभजी केलीती
शेवबाजी अगगोबाई शेवबाजी मी नाही मी नाही कधी बनवली सांगते का रेसिपी मला
आं
रेसिपी सांगते का मी कधीच नाही भाजी केली अगं शेव म्हणजे दुकानात ण दुकानातून कोणती शेव आणती
जाडवाले आणंते
जाडवाली म्हणजे नुसती मिठावाली खाली
अ तिखट होत थोडीशी
तिकटवाली हा लाल वाली लाल वाली ह तिकटवाली म्हणजे लाल मिरची पावडर वापरतात ना हा म्हणजे शेव म्हणजे भाजीची शेव भेट ती का
हा भेटते ना गौरव यांच्या दुकानात
अच्छा अच्छा बरोबर मग विचार चाललाय चारवी आज तीच भाजी करते मी तर रेसिपी सांग ना कशी करते
रेसिपी दोन दोन कांदे घेतले ते बारीक चिरले चांगले
किती माणसांसाठी
कार का दोन तीन जणच खातात आमच्या इथं बाकीचे जण नाही खात त्यांना नाही आवडत
ह बरोबर हा म्हणजे तीन माणसांसाठी
हो हो दोन कांदे घेतले मोठे हा ते बारीक चिरले चांगले एक टोमॅटो घेतला तो बारीक चिरला कांदा परतला त्यात आलेला नाची पेस्ट टाकली आणि थोडस शेव आणि टमॅटोची प्यूरी केली म्हणजे वाटून घेतले थोडस
हा त्याला किती टमॅटो
त्याला काही अर्धास टाकलं जास्त नाही मग आंबट होतो ना जास्त मग
हम् हम् हम हम हम
आणि आपले घरगुती मसाले टाकले त्याच्यामध्ये आणि ते परतलं चांगलं मग पाणी टाकलं उकळे येऊन दिली आणि मग ती शेवल टाकली
म्हणजे शेवभाजीचा मसाला नाही नालागू
नाही घ आपल्या साधाच मसाला टाकते घरात
ह मग आपल्या घरगुतीच मसाले टाकले म्हणजे दुकानातला रेडी रेडीमेड मसाला नाही आणला हा मग म तेच विचारायच होत मग याच्यामुळे पण भाजी छान होती ना आपल्या घ घरगुती मसाल्यामुळे
हा मी घरगुतीच वापरतेय ते शवभाजीचा मसाला नाही आणत
हा का मी तर ते मी कांदा्या लसून मसाला करते ना तेच मसाले वापरते आ मी बाहेरचे मसाले खातच नाही मेन मुळात
हा कांड मसाले कसे करताह तुम्ही मावशी
मसाला म्हणजे आपले एक किलो मिरची खरं त्याला पाऊश णे आणि प्रत्येक वस्तू जसं हा हि हिरवी बिल वेलची अ मोठी विलची परत ते जायपत्री हिंग लवंग मरीच सगळे अ वीस वीसुकान घालायचे
हा
एक किलो मसाल्याला हो एक किलो मिरचीला सगळ ब स्स ग्रॅम घालायचे आणि मग ते सगळं भाजून घ्यायचं अ धने मसाले मिरची आणि मग ते भाजून घेतले की मग त्याला कांदा घालायचा अ एक किलोला शिजवून घातलं तर एक किलो आणि वाळून घातलं त्याचा दोन आणि त्यात म हो वाळून घालं तर देणखल शिजवून घा आप तर एक किलो आणि लसण पावच आणि खोबरं अर्धा किलो खोबरं खिचून अ चांगलं लाल अ परतून घ्यायचं म्हणजे
तुम्ही हळकून टाकता का हळद टाकता
नाही हळद मी कधी नाही टाकत हळकुं पन्नास ग्राम घालते मी त्याला
फक्त थोडंच टाकता ना
हा पन्नास ग्रामच य त्याचं माप
हा हा हा हा हा
हा दोन दोन टोळे मस् आणि हळकुंड पन्नास ग्रॅम हिंग पन्नास ग्रॅम पन्नास ग्रामला कमी करते जरा
हम्
विीजक्रम घातला तरी चालतो एक जायफळ घालायचं
हा कोणी कोणी त्यात बडशोक टाक तर अजून
अगं ज्याच्या त्याच्या खाण हो ते म म म्हलं प्रकार पण कस आहे बडशूप कुणाला आवड कुणाला आवडती कुणाला आवडत नाही
हा हा
खाण्याच्या चवीवरर आहे ना ते सगळं
हो
त्याच्यामुळे
हम का
बाकी काय ना असा मसाला केल्यावर मग ते वांग्याची भाजी किंवा शेवगा तुम्ही आपलं तुम्ही मटन चिकन खाताय ना त्याला सुद्धा हा मसाला खूप खूप छान आहे म्हणजे भाजी एकदम छान होती हम्म खूप छान होती आणि वल्ला कांदा लसण मसाला होता तो हा शिजवून घेतला ना कांदा तर कोल्हापुरी अस्सल कांदा लसूण मसालाग त्याच्यामध्ये तुम्ही आदरक पण घालू शकता कोथंबीर पण घालू शकता सुताना
हा
एक किलो ला अर्धी गडडी घालतात कोथंबिरीची मोठी मोठी असेल तर अर्डी आणि छोटी असेल तर मग एक गड्डी आणि आता लक खिसून बिसून आतफाव अदरक घालतात
हा ते मसाल्यातच वाटाय रा
हो वल्ल शेवटी उुठायला खूप छान कोणा पुरी मसाला होतो तो
बापरे काय माहिती बाई मावशी मला एवढं
करायचं ना मग तुम्ही
हा आता नाही नाही आता ह दिवळीत करते मी
हो नक्की कर भाज्या खूप छान होतात आणि जातो पण तो म्हणजे आता एक किलो मिरचीचा केला ना तो कमीत क मी तीन किलोपर्यंत भरतो तीन साडेतीीन किलो पर्यंत जातो
हा सगळं मटेरियल टाकून
हा मग तु का कमी तिकट खाणार असेल ना तर त्यांना सहा महिने आरामशील राातो तु मासा्याला
जातो हा
ह् हम् आरामशीर राहतो आणि चव पण देतो परत आपण प्रत्येक भाजीलाच तो घालत नाही ना पालेभाज्यांना हिरवी मिरची असते आपण फक्त मसाला मसालेदल भाज्या असतात हा किंवा एक एखादी मटकीचीसळ केली कोणते पणस डाळींच्या किंवा कडधान्यांच्या तर त्याला हा मसाला वापरतात ना काहीच नाही टाकलं आपलं ल मग थोडस पाणी असेल अं म्हणजे नाही का आपलं थोडं पाणी आणि आपलं मटेरियल जास्त आहे तर मग जास्त नाही लागत अग त्याला मसाला म कमी लागतो चव छान लागते त्याला मग काही वाटण नाही केलं तरी चालत जास्त रा पाहिजे म्हटलं की मग त्याला वाटय लागत
वाटण लागत
हम्म
हो का
तस
एक दोन माणसाला ठीक आहे का नाही
कस नाही सगळे जण खातात एक दोन माणसात नाही सगळ्यांनाच रसाभजी करते का करकतच ना ग आता वाटण तर ह बघ आलं लसूण खोबरं तर हे तर आपण प्रत्येक भाज्यांना टाकतो पण पोरांना डब्याला दिली हा ला नुस्ती सुकी भाजी तरी कांदा लसुन मसाला हो कांदा लचून मसाला टाक एक चमचा झाली त्यांची भाजी म्हणजे एवढ वाटण भ काय करण्याची गरज नाही पडत
गरज नसती
हा म्हणजे पटकन आयत उचललं की टाकलं
हा
खूप छान आहे ते
हम्म आता नाही ह्या दिवाळीत कराल मी
हा फर फर ब
अ अह हॅलो
हा आवाज येतय का
हा येतो येतो मधच तुम्ही बंद
हो चालते चालते ठीक आहे ठीके त्या शेवभजीचं कळलंय मी आता संध्याकाळी शेवाजी बनवते
हा हा करा ना
हो हो धन
धन्यवाद
आता आता कॉल कर सगळ्यांना आता कॉल करू शकते
करू शकते का म्हणजे
हो हो चालू झाले
चालू झालं ना का रात्री मी अे चालत ना की बंद आहे
चालू झालंय
हा ठीक आहे ठीक आहे करते मी हो ठीक ओके
हम्